हा काय चाललंय? रूम मीया शोधत होतास ह रूम शोधत होता मी.
नाही मी आला अजून
अजून नाही मिळली अरे या मग कुणाला सांगून ठेवलंय का?
नाही कोणाला तुला कुठ काय माहिती आहे कय?
म मी पण विचारून बघते. बघितलेलं बरं ना, लवकरात लवकर कॉलेज चालवायच्या अगोदर.
व्हय.
मग त्याला पार्टनर कोण शोधलाय काय जे आहे काय?
पार्टनर काय आहे दोन तीन ओळखीचे त्यांचं तर काय अजून कन्फर्म नाही. परत मग कॉलेज मध्ये काय ओळखी झाल्यावर पण बघायला येते.
हा हा हा हा बघ कोणतरी आपलं आपल्या आपल्या भागात असलेलं बरं म्हणजे
असते वाडत लयी जणं काय बघायचं मग.
हा हा हा
हम्म.
बघत रा खर लवकर व्हायला पाहिजे. आणि कॉलेज पासून जवळ पण पाहिजे ते पण बघायला पाहिजे.
असत तर जवळ आहेत भरपूर काय द्यायला काय एवढ नाही.
हा हा हा ह. त्या पार्टनर कोण आहेत त्यांना पण बघायला सांग मग कोण ओळखीच असेल तर दोघ असलं की बरं पडतय.
तरी बऱ्यापैकी सेम असतोय सगळीकड त्यातलं त्यात थोडं.
होय तेच की कमी बघून म्हणजे आपला तुम्हाला दोघांना पण ते परवडायला पाहिजे मेसच पण बघायला पाहिजे. बघून म चालू करा खर अजून किती दिवस सुट्टी हा हा होय. तेवढं मोठा असला महिना भर आहे होय हा हा हा हा. मग काय आहे अजून वेळ खरं तेवढ्या ह्यच्यात मिळू शकतिया. कुडाकलर विचार हां ह
काय काय बनवायला पण शिकायला पाहिजे मग
हम्म थोडफार येते काय आता चालूय शिकायचं.
चालु हाय ना होय होय. इमर्जन्सी मेस नसेल तर काय तरी असलेलं बरं.
नाही करता आलं पाहिजे खरं.
हा चहा वगैरे येतोय ना हा
तेवढ येतंय की आता काय.
हा हा हा हा. होय काय मॅगी, पास्ता, पनीरची भाजी सोपी आहे. सोपं सोपं आहे ते जरास अज अजून घरी आहे तो पर्यंत प्रॅक्टिस कर, हं हा हा हा ते जरी अजून आहे वेळ तर चपाती अवघड हाय सोड लगेच काय येणार नाही.
नॉन व्हेज पहिला करायला शिकायचंय.
हा हा हा हा शिक शिक. होय होय पाहिजे.
हा ऑमलेट काय होतय चिकन म टन मास तेन करायला बर ते बाहेर कुठ गेले की ट्रिप ला वगैरे पण बर पडतय करायला.
हा आपला आपला आलेला पाहिजे. बघ रेसिपी बघून घ्या वेगळी आहे तो
तेच कि काय आणि काही व्हिडिओ तेन असले तर युट्यूब वर न रेसिपीचे. सोपे सोपे पहिला.
पाठवते की पाठवते. पनीर कस जरा सोप असतय म्हणजे ते च रेडी मसाला असतोय ना म त्यात फक्त कसं कांदा, टॉमॅटोची पेस्ट करून घातलं तो मसाला घातला एवढं बाकीचं काही लागत नाही आणि शिजतय पण पटकन पनीर त्यामुळं हम्म आणि मेन म्हणजे आवडतय सगळ्यांनाच
होय.
त्यामुळं ते ट्राय करा आधी घरी आहे तोपर्यंत कसं हे करायचं वगैरे
हम्म हम्म हम्म.
ते काय रेडीमेड पराठे पण मिळत त्यामुळं इमर्जन्सी
होय ते काय बऱ्यापैकी सगळं रेडीमेड मिळतच तसं नाय म्हणलंय किती दिवसाच असते काय हे माहित फ्रीझर मध्ये ठेवलेलं हे
तेच असते ना त्यामुळे शक्यतो ताज ताजं खाल्लेलं बरं अगदीज पर्याय नसते तेव्हा बरं आहे मग तेव्हाच घ्यायचं अगदी पर्याय नसेल तेव्हा
हम्म ठीक आहे काय पाहिजे पण काय भरोसा नाही अ आपलं खानावळच तन पण पहिल्यासारखं नाहीच आहे आता
हा हा तेच जरा रुमजवळ घरगुती बघायच म्हणजे जरा अस
हा इथे खर नाही
हा हा.
चालते काय
हम्म सॉरी
एकदमच बंद झाला
हम्म. चालय ठीक आहे.
हम्म.
ठीक आहे
बाकी ठीक